च चटणी कशी म्हटलीस
तेच की शेंगदाण आणि शेंगदाण भाजायचं कच्च शेंगदान घेतलं ना ते कचकच लागतं ते शेंगदान असं कुरकुरीत भाजायचं आणि आपण शेंगदाना आणतो ना बाजारातन ते जरा आहे ना उन्हाला वाळवायचं उन्हाळा वाळवून जरा भाजलं ना तेच बघायच ते कसं कुरकुरीत होतंय आणि हा असं भसलं की कुरकुरीत होत नाही लई
होय का
हा कारण त्यांनी पाणी मारून ठेवलेलं असतं दुकानदारांनी त्यामुळे ते पाणी असते त्या शेंगदाण्यात वजन भरायसाठी ते पाणी मारून ठेवत्यात
होय काय
होय होय आणल्यावर एक दिवस आहे ना कडक उन्हात वाळवायचं आणि मग ते भाजायचं कुरकुरीत होत शेंगदाण
ह ही गोष्ट मला लक्षातच झाली नाही
आणि नंतर मग ते भाजून कुरकुरे जरा झालं की मग एक एक जण कसं ते फोलपाट काढत्यात एक एक जण नाही आम्ही काय फोलपाट कधी शेंगदाण्याचं काढत नाही त्यातच चव असत्या सगळी
शेंगदाण्याच्या आमटी आणि वरीचा भात आपण उपवासाला करतोय नाही
हा.
तशी.
हा तेच की आहे.
ह.
आणि ते शेंगदाण्याची आपण आमटी करतोय ना त्यात बटाटा घालायचा एक चिरून
ह
तेलात जरा बटाटा भाजायचा आणि त्यात ते अ मिरची बारीक केलेली मिरची आणि आणि कूट घालायच आणि मीठ घालायचं छान होतंय
आणि मटर पनीर कशी करतेस तू
हम् ते ज कधी केलं नाही हो तुम्ही करताय.
करतेय मी खर तुझी पद्धत वेगळी आहे माझी पद्धत वेगळी आहे.
ह मटर पनीर म्हंटल्यावर ते करतोय की.
तू कशी करतेस सांगून तुला मी कस करते सांगतो.
सांगित. पनीर कधी अ आधी बनवायच नव्हतं लग्न झालं तेव्हा आ. ता बनवाय शिकलोय मग तेव्हा विकतच आणत होतो पाऊशरतेन.
काय पनीर.
हा पनीर ते दोनशे ग्रॅम. हा आत्ता घरी बनवाय लावले आधी नव्हतं मला बनवायच नव्हतं आधी. मग तेव्हा. अ तेव्हा कसं करतो ते आणलं ना जरा ते फ्रिजर मधन काढलेलं असते तेनी.
हा.
घरात आणून जरा गार पाण्या ते हा अस पुढा गार पाण्यात टाक. कायचं नाही तर सगळं आवरून घ्यायं ना शेवटी ती भाजी करत होतो पनीरची. मग त्याला काय. पनीर काढायचं चाकून. एका साइजच असं तुकडं करून घ्यायचं सगळं.
हां.
ते झालं की मग कांदा, टोमॅटो. हे ते म्हणजे भाजून घ्यायचं तव्यात तव्यात असं लाल. सरसर भाजायचं आणि बारीक करायच त्यासंग लसूण आणि आलं पण भाजायचं.
हां.
आणि ते बारीक करून घ्यायचं आणि मग हे हे ज काप. केले असत पनीरच ते तळून घ्यायचं ह्याच्यातन तेलातन.
आधी कापून तळून घ्यायचे आणि ते बाजूला ठेवायचे मग मासा मसाला करायचा.
हा मसाला करायचा मग. मसाला बारीक झाल्यावर अ तेलात तो खडा मसाला टाकायचा आपलं हे. तमालपत्रतेन ज्याच्या त्याच्या आवडनुसार मला आवडत नाही. खडा मसाला लय मग त्या असं काहीत ग्रेव्ही ते असले की टाकतोय तेवढं. त्या मग ते लवंग, दालचिनी आणि तमालपत्र तेवढं मिर नाही टाकत.
मिर मी पण नाही टाकत र ते फक्त मसाले भात करताना घालते.
आणि ते जरा हलवून घ्यायचं आणि ती पेस्ट केलेली घालायची त्यात आणि पूर्ण त्याला अस तेल सुटोसतवर अस ते लाल असतोवर ते भाजायचं पूर्ण. आणि भाजल्यानंतर मग अ. ते भाजतानाच आहे ना आपलं हिरव म्हणजे ते ग्रीन पीस मिळते ना. ते पण त्यात भाजून घ्यायचं तेलात त्या मसाल्यासंगच. जेव्हा ग्रेव्ही भासते त्यासोबत आणि नंतर तर मग त्यात आपलं मसाला घालायचं. पनीर मसाला नंतर गरम मसाला आणि आपली मिरची ही घरातली चटणी आणि न तर मध्ये ते पनीरचा तुकडं घालून जरा भाजायचं जरा वाफवायचं वाफवल्यानंतर पाणी गरम करून त्यात घालायचं. कुठल्या पण घाल म्हटलं गरम पाणी करून वतल्यावर चव वेगळीच येत्या.
हो करते त्याला बसच.
हा हा मग चवीनुसार मीठ.
हां.
आणि वरण कोथिंबीर असं. मग त्याला लई शिजू द्यायचं नाही कारण ते पनीर तळून घेतलेलं असते मटर काय आपलं तेलात भाजल्यामुळे ते लग. शिजत एक उकळी आली की एक पाच मिनट हा हा वाफून घ्यायच जरा बारीक करून आणि बंद करायचं.
हा बरोबर
आणि वरण काय मग तसंच करताय मग तूप असलं की जरा वरण सोडायचं नाही तर नाही.
हां तसंच करतो मी.
मग त्याच्यासोबत हा आणि त्यात थोडं दही घातलं तरी चालतय. ते चिकनला कस ते हे कर मॅगने काय म्हणत मॅगनेट कायती मॅगनेज
मॅरिनेट.
हा हा हां तसं करतात ना ते पण चालते तसं केलं तरी.
पनीर ला मॅरिनेट करून ठेवायच?
होय होय करतेत की आपण तळायचं नाही ते पनीर.
हां
कच्च पनीर असते ना कच्च्या पनीरलाच करायचं आणि हा मसाल्यात बुडवून ठेवायचं, आणि हा असं करायचं, फक्त त्याला तळून घ्यायचं नाही. खरं ते आपल्याला आवडत नाही. कचकच लागते आणि आता मोठमोठ्या ह्याच्यात नाही तसंच असतेय कि ते कच असते ना जेवणातने
हा हा हा हा.
कुरम्यात ते ना आता कच असते की लग्नात म्हणा का कार्यक्रमात
ते तऊून घेतत त्यालाने
नाही नाही शक्यतो एक एक जण तळून तर कोण तळून घेत नाहीत. अस असं पांढरा असते ते आणि आपण तळेल कसं लाल दिसते ना.
हा बरोबर
हा.
तसल्या जेवणात पनीर सारखं आणि अजून एक काय त्रास असते बस सेम पनीरगच दिसते.
ह.
परवा एक दोन तीन वेळा लग्नात बघितली मी जेवणात त्या
काय हो मग दुसरं काय ते बटाटा आम्ही मी एकदा काय केलत पनीर घरी केलत पनीर झाल्यात. थोड झालं म्हणून सेम त्याच्या त्याच्या आकारच सेम तस बटाटा कापून केलत. आणि बटाटा पण तळून घेतला जरा हे करून ला करून आणि पनीर पण लाल करून घेतलं आणि तस दोन्ही बटाटा पनीर केल तर
मग पनीर कुठला बटाटा कुठला ओळखत नव्हता.
हा ळखत नवत
ते सणाले ग लग्न मी एक दोन त्यां बघितलं मी एकदा घडून नोंदिणी मात असं झालं.
तेनच असणार आहे मग
हा तो पण असं लालसर तळेलाच होता सोड.
हा तस केलं असणार आहे आणि
भाजी वाढवायसाठी गरज असेल.
हा हा.
बरोबर मी पण अशीच करते.
हा हा.
जास्त करून ते मटारच वाटाण्याचा आपला सीझन असते नाही शेंगा असतात बाजारात.
हा हा.
त्या वेळेला जास्त करून होते ते
होत आणि ते नसलं की मग ते क्रीन पीस दहा रुपयाचा अंड तरी बास होते. आम्ही दहा रुपयेच ग्रीन पीस म्हणजे हे आमच्या इथं गावात आहे बेकरीतं दहा दहा रुपये मिळते तेे ग्रीनस इ एक वाटी बर असतात वाटाण ते होय दहा रुपयेला. आम्ही पावभजी करायच झाल, काय करायच झाल की मग, बेकरीत ना आणते ती ग्रीन पीस
हो का. हे तर नाही आमच्यात मिळत बघायला पाहिजे तू फले परर् पण करतेस.
होय का. पालक पनीर पण केल तेस का कधी
नाही नाहीती य तुम्ही
केलत वलवतीन वला
ह ते कसं करायचं ते पालकच मुळात आवडत नाही.
आवडत नाही छ अगं ते पालक पनीर केलं म्हणजे छान लागते त्याचा पालकचा घरगटा चांगला वाटत नाही सोड हो पनीर घालून केलीच छान लागते.
म्हणजे पालके शिजवून घ्याय लागतय काय आधी
हा पानंद शिजवून घ्यायचं आणि मग ती ग्रेवी ते पानं शिजलेली मिक्सर लावायची
हा
त्याथ हिरव्या रंगाच्या पेस्ट तयार होत्या
हा
मग आणि आपल्या हा या प्रोसेस नच करायचं पनीर पण घालून आणि खडे मसाला घालायच दोन टोमॅटो कांदा चिरून
चिरून घालतायत मग ते पेस्ट करायची नाही का
ते ताळायचं सगळं आणि मग त्या
करायची हा हा
हा आणि ते मिक्स करायचं
हा हा
होग पालक आणि टोमॅटो शिजलेला पालक असतो ना आपण गार करायला ठेवालेला असतो अस गाऊून आणि टोमॅटो ते दोन्ही मिळून मिक्सरला एकत्र बारीक करायची पेस्ट करायची म्हणजे छान सगळं मिळून येते
मग ते पालक पण म्हणजे त्याला त असं हे करून घ्यायचं
नाही नाही ते तशीच घालायच्यात शिजवली असते की आधीच हा
करून बघतो एकदा ते पालक म आवडतच नाही आता आता कसं करतोय मग पालक असं सेपरेट शिजवतोय आणि डाळ सेपरेट शिजवतोय.
आणि.
आणि नंतर मग अ हे करतोय पालक ते रवीन हलवून घेतोय शिजल्यावर मग डाळ पण हलवून घेतोय आणि मग एकत्र फोडणी देतोय एकत्र शिजल्यावर राहि ना ते कुकरमध्येध्ये ते खवाटणामध्ये ते वास लागला पालक हा पालकचा पालक कधी शिजवत आणि त्यावर झाकायचं नसते झाकल्यामुळे त्याचा वास सुठतो
होय का
हम् झाकायचं नसते त्याला.
ह हा हां. कुठल्या पण ग्रेवीत काजू घालायचे मोठवरर त्यान पण टेस्ट चांगली आहे त्या
हो ते आता काय करायत अ अ हे काय बरं कांदा टोमॅटो पेस्ट घालतो ना त्याच्या ठिकाणी. काजूची पेस्ट घाल जास्त.
काजू घालत्यात.
हा.
ती पांढर पेस्ट असत ते ती कांदा आणि काजूचीच असते की.
हा.
ती काजू आणि पांढरा कांदा असतेस कधी आपण कांदा भाजला नसते तळेला हे. शिजवलेला असते पाण्यात. होय तुला सांगते थांब ठीक आहे नंतर सांगते.